नमस्ते मॅम
हां नमस्कार नमस्कार आवाज येतोय का मॅडम तुम्हाला माझा?
हो हो येतोय.
अच्छा कुठे गावी आहेत का तुम्ही आता?
हो गावाला
आज पाऊस वगैरे आहे की नाही तिकडे?
नाही, अजून पाऊस नाही पडला येत-
हो का मग गरम होत असेल खूप- उन्हाळ्यात अस पीक बरं पण आता शेती तिची कामं वगैरे सुरू झाली असतील मण
नाही अजून पाऊस नाही पडलाये म्हणून शेताचे काम सुरू नाही झाले.
नाही पण आता तयारी तर करत असते.
हो तयारी करताय ते ठिबक ते वगैरे हे करताय तयारी कर शेताची अजून
बरं ला ते काय कापूस काय काय पिकते तुमच्याकडे मॅडम
आमच्याकडे अ मक्का, कापूस, गहू अ हरभरा हे सगळे लाव त शेतात
अच्छा, पाऊस वगैरे भरपूर पडला नुकसान पण होत असेल ना? कधी उशिरा पाऊस आला तर?
जातो शेतात
हो आणि तुमच्या तुमच्याकडे बाया वगैरे सगळ्या खूप मेहनती असतात शेतामध्ये काम करणाऱ्या सगळं सगळं पूर्ण घर असतं म्हणजे जे जातात शेतामध्ये
हो सगळे मी हो सगळे य मुली पण कर नाही मुली पण जाता बाकीचे शिकता बाकीचे शेतात काम करता
हो पण मुलींना जास्त करून शाळा सोडून वगैरे सुट्ट्यांमध्ये श शेतातच काम करत असतात ना? हा आता बरं आहे पण एकच घरात असते. सगळे तर
हो एकमेकांना मदत कर
मदत पण होते. पण पाऊस नाही प आणि आधीच पेरणी केली तर नुकसानच नही.
हो विहिरीत पाणी असतो तर लव कर करून देता
अच्छा ठिबक व ठिबक वगैरे असते
करून देता
अच्छा प चांगलं पीक निघालं तर चांगलं ये ना मॅडम नाहीत मग पुन्हा वर्षभर एवढी मेहनत करून पण
वाया जाते मग ते
वाया जाते. काहीच हाती नाही लागत. शेतकऱ आणि महागई - पण वाढते मग महाग होतात
हो सगळे वस्तू मागवतय बी वगैरे
अ त्या आधीच सगळी तयारी करून ठेवत अस लागावी लागत असेल
हो
तरी बाराही महिने काम चालतं का मॅडम तुमचं
पाऊस पाऊस भरपूर पडला विहिरीत पाणी असतो तर उन्हााळी उनध्हाळी पीक पण काढता
अच्छा उन्हाळ्याचं पण असतं हिवाळ्या उन्हाळा
हा ते पिकं काढता मग
हा हा तेच पाऊस चांगला पडला तरच सगळ्या गोष्टी होतात
हो सगळं पाऊस
अच्छा अजून मग बाकी दिवस काय करतात मॅडम तुम्ही काय म्हणजे असं काय छंद आहे तुम्हाला आवड वगैरे काय असेल ना सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्यात काही जास्त शेताची कामं नसली तर
अ शेताच काम नसतं तर घरचे काम करता गहू तांदूळ हे सगळे निवडता
हा साठवणीचे काम स ते कुर्ड्या पापड उन्हाळ्यामध्ये बनवले जातात गावाकडे खूप छान जागा पण अस अस तुम्हाला
हो हो हेच काम करता
हां तुमच्याकडे सगळ्या म्हणजे आणि सगळे असतं शेजारी वगैरे तर सगळे मिळून करतात तमने
मिळून करता.
प्रत्येकाचे तर तुमचं झालं म्हणजे त्यांच करून द्या तुम्ही त्यां. द एकमेकांना मदत पण होते चगल्या
हो.
गा शहरामध्ये असं नाही होत ना आता गावाकडे कशी जागा पण असली तर वाळवायला वगैरे वाळवणीचे का हे पदार्थ वगैरे छान बनवले जातात. शहरात नाही ना फ्लॅट ल्यामुळे छोट्या जागेत नाही करू शकत.
हो.
मग तुम्ही त्याचे व्यवसाय का नाही करत मॅडम. असे जास्त प्रमाणात बनवून व विक विकायची ना ती शहरामध्ये वगैरे असं.
नाही इथं नाही घेत पण सगळे गावी गावी करताना इथं. बाया म्हणून इथं नाही घेत.
ते पण करायचं ना तुम्ही एखाद्या दुकानाला दुकानदाराला तुम्ही चांगले बनून वगैरे लोणचं असतात, पापड असतात, कुरडया हे शेतात कसं बाहेरगावी सुद्धा पाठवता येतात ना.
हो.
तर ज्या मुलींना आता च्या मुली आहेत त्यांना काही करता नाहीेत लग्न झालेल्या मुली आहेत त्या बाहेर गावी अस तात ते बाहेर परदेशात राहायला जातात, त्या घेऊन जातात भरपूर प्रमाणात. कारण आपल्या इकडचे भारतातले पदार्थ त्यांना तिकडे नाही मिळत ना.
हो.
तर बनून असं छानपैकी मस्त तुम्ही विकू शकतात ना ते आणि तुम्हाला एक रोजगार पण मिळू शकतो. त्याचे
हा ते पण आहे.
ह म्हणजे उन्हाळ्यातली कामं आहेत तुमची म्हणजे तुम्ही बाराही महिने काम
काम हो अरे कामी नसत काम चालूच असतं काम.
हो. चांगलंय. तुम्ही म्हणजे सतत व्यस्त तरी असतात कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यामध्ये.
हो.
बाकी अजून काय मग शाळेत मग मुलं जात गावाकडची मुलांचं शिक्षण कसं काय? करतात का मुलं.
हो करताना जात इथ इशाळेत.
गावाकडे आहेत त्या चांगल्या मोठ्या
हो हो, आहे ना.
अच्छा बाकी अजून काय बोला तुम्ही सांगा काय.
हम्म.
तुमच्याकडे अ लग्नात पण खूप सगळीकडे धूम असते.
हो इथं लग्नामध्ये खूप मज्जा येते. अ गावाकडे सगळे एकत्र असता.
हो एकत्र फॅमिली एकत्र कुटुंब असलं म्हणजे मो ट कुटुंब असलं म्हणजे सगळीकडे छान मज्जा येत असेल.
हो.
आणि जागा पण भरपूर असते तुमच्याकडे म्हणजे गावाकडे असं अंगणात वगैरे त्याच्यामुळे, किती पाहुणे आले तरी काही कमी नाही पडत.
हो.
शहरात तस नाही ना पैसे देऊन जागा हॉल वगैरे बुक करावे लागते.
हो शहराच गावाच खूप फरक हे.
तेच ना हा. असजून मी काय म्हणत होती मी तुमचं म आता, तुम्ही अशा पावसाची वाट बघत असतील सगळे?
हो आम्ही पावसाचा वाटच बघतोय पण पाऊस पडत नाही.
पडेल, पडेल, पडेल चांगलं पडेल पाऊस तुमची मेहनत एवढी वाया नाही जाणार.
हो.
ह तरी किती साधारण किती दोन तीन महिने लागत असतील पावसा म्हणजे तीन चार चार महिन्यात चांगलं पीक येऊन जात असेल?
हो हो चार महिने लागता. कापूसला
हो का? मग त्याच्या पण खूप काळ जी घ्यावी लागत अस दुकानात रोज जाऊन वगैरे त घास
हो ते गवत वगैरे येत फवारी मारता ते किटाणू असतना त्यांना फवारणी मारत ता कापूस, कापूस ला दोन तीन फवारणी मारता मटेरियल देता!
ते पेरन्या म्हणजे उघ पेरल्यापासून तर पूर्ण पीक पूर्ण होईपर्यंत सगळं
त्याचे लक्ष हा त्याचे परवा करावं लागते.
लहान मुलासारखं त्याची काळजी घ्यावी लागते नाय?
हो!
चालेल मॅडम थँक्यू धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटेल.
हो मॅम मला पण!
धन्यवाद.